हॅलो. ऐक न. तूला जो चिपला तुम्ही नंतर बोलताय. चेतन सरांनी, काय तरी पाठवल्यात. हॅलो. हा. तू आता, बघितलंस काय?
हा, आत्ताच बघितलो. म्हनल, तू कॉल करूपर्यंत ते बघाव काय.
मग आता तेच बघणार होते. नंतर सांगणार होते. ठीकाय. बघूया, मग. काय? नाहीये ना? काय, म्हणजे कशाबद्दलय गं ते?
ते फोन अ फ्रेंडचचय गं.
हा.
त्यांनी म्हणल्यात. ज्यांना- ज्यांना टास्क असाईन झालेत. त्यांनी वर्क सुरू करा म्हणल्यात.
हा, हा. अच्छा. म्हणजे मला काय वाटलं माहितीय काय? कोणतं पा हे, पालन करायचं? हे काय कळालं न.
नाही, तेचय ते.
हा, हा.
हम.
कशाला? ॲटोमॅटिक, टायमिंग झालं ना. टायमिंग झालं ना. मी बोलायला लागलोय. बर हाय की. मी बोल बोलाले - बोलाले. काय? नंतर कळाले, आवाज का येईना तुझा?
मी पण तेच म्हणालोय. हॅलो- हॅलो, करालोय. म्हणल ही, बोल ना का?
मी, बोलालते. एकदमच मी, पॉज कसं काय? बघते तर कट. आणि प कट बॅक केलं तर, मेसेज आला.
हॅलो.
हॅलो.
हा, ऐक की. मी तुला करतो काय, एक पाच मिनटात.
हा, चालेल. ठीकय. हं. बाय.